ह हा हॅलो हा सारीका हाय काय हो हो आला आवाज काय करून राहिली
काही नाही बघलो शिवतो आता
हो का लय मोठे आहेत का अनिल
गर्दी हाय सध्या
मगले दोन शिवा लागतात बिचारे
अन जा ना म.
हा एक आता उद्या हिवर खेळले जातो तर एक आणतो आणि एक घरीच आहे तर ते हा ता शिवा लागतात म आतल्या गळ्या पंढरपूरले जायसाठी साडेवरले पाहिजत
हा ना
ह पण मांगलचे ढिले ढिले नको शिवजो हा ते हो मा तुम्ही ते पहिले साडीवरले आहात पण ते अस्तरायचे आहात मला काही ते घाला नाहीत वाटत जाळे जाळे आहेत तो आता पहिल्यासारखा जीव नई ना आता ते जाळे झांपलं म्हणजे जाडी झांपल घातले की गरमी होते आता मी हम आता त्या दिवशी घेऊन आली येत होती तू आज वडला दिसले मली गर्दी पण मग मी वापस गेली म जाऊईले आपल्याला टईम अजून पंधरा दिवस हा म्हणून मग म काही घातलं आणि मशीनवरला मोठ दिसली म ही घरी नव्हती एकापरी
हो ना अजा मग गर्दी असली तुम्ही दिन एकपरी शिवून
बरं रुद्र रुद्र होता घरी मग रुद्रला विचारलंत मी आई कुठे गेलो आणि बाहेर गेली कुठे तू गटाच्या कामाला गेल ती कुठ कुठं तरी हा म्हणून मग आता आज गेल ती वर खेळली एकापुरी पण काही तिकडे नाही उद्या जाई उद्या आणि आ साडीवर काय घरी ते घेऊन येईन
ह तुम तुमच्या जवळ आहेत ना पिस
आहे पण ते मॅचिन नाही ना त्याच्यावर आता कसं गावा घरी कसही घातलं चालते आता गावा जाला तिथं जर असं पद्धतशीरच न्यायला लागतात पहिलं कशी श ते अस्तरचे आहेत जाडे जाड आहेत ते काही चांगले नेत लागतलं एक दोनशे होत होतलं पतले
हा ना
आता कसं कधी ऊन तपते तर कधी पाणी येते
हो भाई हो पण कुठे गेलं की तसे पतलेच पाहितात ना
ह की नाही बा म्हणजे असा जीव घबराटते मग आता ति पंढरपूरले चालली मी यंदा
हाव काय
हम्म म त ते राहते गर्दी पाईत नंबर बाबा हानात की पाईत दोन दोन दिवस राहा लागते
हो गर्दी लय असते ना
कसा आपला जीव घबराटला नाही पाहिजे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे असं आहे ते हो दोघंही चाललो म तर यंदा होते तर जा पुढे मग अध काही वावरगिवर केलं गेल की जाता नि येत मग
हा
हा ते मी तशी तुला लावून द्यायल ती फोन एक मी हा बेसनाचे लाडू करायसाठी विचारून राहिले तुले ना ह मग म आतलं गळ हनच आपल्याला विचारलं कसं करतात आई म्हणून हो मतलं आपण तिची आई आप आपुन तिली विच्यारायला पाइजी कि तिन आपल्याला विच्यारायला पाहिजे हो हा मग आता पहिन ना आता क चवडा गिडाणी ना आतला आता बेसणार ला बाया की मायेरी येत नाई पोरीला विचारते
हा बऱ्याच काय करू लागते
नाइ काइ नाइ वाटलं तस काउन की नाही मा मैत्रीिणीनी हसणारे आहेत ना भाई हो वावररा तेला ला सांगतलं अ ले सांगितले घेणतीन की माे पोरली आरती गिरती तर माहितय कशी आहे त ते तर तोच ना अंदा लाईन दिली माहिती झालं की एम सारी काले सांग विचारलं बाल बेसनाचे लाडू कशे कर तात हो ते मग वैशालीला सांगू देन हल सांगू देन मग ते लय लांबते आणि ते दीपाात मग नांदच लावते मा मायसाासली येतात मायसाासई गंमत करते अशी करते ते मजा ह वावरात तेल मजाकच घ्यायचा धंदा असते
हम्म हशी मजाक ते टाईम जाते
हो आरतीची येतो आई येत सासू दिपाची हा मंग करतात मंग काइ काइ गोष्टी मग आता असं वाटते की जऊ दे पोरीसोरी आपल्या लेकराईसरतात बोलत तर आपल्यासोबत म्हणून आपण बोलतो ते सग आता वावरात कसा टाइम माहत नाही पळत
आता तले पूर्वीच्या ना तू नाही तू न तर कधी रात्री झांपलं शिवलस्न आलीच ती
हो बिचाऱ्यात
हाय की नाइ वावरात वावरात कस आहे वावरात एकबार गेलं की जावास वाटते
हम्म
आम्हाला तर बरो जाशि मार्गस नाही जा अस लागते
नाहीत कायत
हो पालं तरी जाऊ दे ना बरा आहे ते घर का तेव त बद श बगली ते
हा नाही तर काय त
दोन जमपल काढले कि निंगली मजुरी पण ते काय या लय काम भारी आहे त्याचबी एक एकदा लक्षीमीन हो नाइ हे का आता मी म्हणतेच की नाइ पहिल्या सारखं नको शूज प ढिलं ढीलं नको शिवजो
हा
ते बि लय डोकशान काम कराव लागतय ना कोणतंही बी असं असं थोडा आहे की तीस रुपये चाळीस रुपये शिलाई कोणी मग बातच आम्ही एवढी शिलाई दिली ना
हा नाही तर काय
मग ते काइ अ जरास शिकवती टीप इकडे तिकडे गेली की सरव झम्पल चुक - -
हा
बरं आहत पण तेथ आलं काम बरं आहे ना बाई आमच्या वावरातल्यापेक्षा उ ऊन नाही लागत वल वलहुन न या लागत पायन उपाय न वड सावित्री दिशी आम्ही घाई गरबडीत पूजा केली घाई गरबडीत उपास सोडला अन गेलो निंदेल हो भाई स्वयपाक गिपाक राहिलताच स्वयपाक केला मग उशीराच गेल ती अन् आन् मग निंद्याला गेली दुपारून
हा बाहेर तर म्हणत कि साडेबारा वाजेपर्यंतच पूजा आहे त्या दिवशी
काय बायचं तसच असते आता दिवस देवाचा असला म्हणजे सगळा दिवसच अस तु बा बाया कुठे पाळतात हे काय माहित आम्ही मी आता लय केली बा डीच असता
हो काय मी उशीराच केली एकपरी काऊन की माझी तब्येतच नव्हती बरोबर
होय
हम्म बी पी कर लिून गेल ती मालिक
नाही तोला फोटो पाहिला मा फोटो काढणार काही कोणी नव्हतो तुमचे अ मले त बाबाले म्हटलं मलं पा कसे - सारीका बाई फुड हाय हाय बई बरोबर पोरी पोरी वळकत मग पोरी वळकूच येतात मले वावाले हा वावलता दाखोलता मी फोन काले बाई मग मजाक करतो मी काय करता फोटोचं देवाल दिसल नापून घाई गरबडीत आलो उशिरा पाशिरा
त फोटो का काढाल नव्हतं मी बनवला होता तो घरी मोबाईल वर हा हा म ते माइ तब्येतच नव्हती ना बरोबर त्या दिवशी
हो काय
हम् बीपी कमी होईल तीत मी लवकर गेली न गेलती ना आधल्या दिवशीच गेल ती संध्याकाळी
हो काय ओली गेली होन आल ती कुठुन
नाही नाही वली तशीच कमी झाली होती चक्कर येत मले हम्म
मी इथ ह मी ब्याकोठले जातो जातो करतो तो पण काही जाणी वाटत मला भ्याव लई वाटतय दवाखान्याचा अल्ती टेष्टा करतात कोणत्या कोणत्यात
हो ना आता थायरड तपासलंहि मा चार पाच दिवस झाले काहीच निघाल ना एक परी रक्त कमी आहे मध्ये
हो काय आम्ही त्या दिशीे निंद्याला गेलं बाई काय घडण एक त एक तास नेदल एवढं पाणी आलं लय पाणी आलो ओलोघणा आलो त पंचवीस रुपये पंचवीस रुपये झाले पाहि त पाच पारल्याचे पुढ आले त्याच्यात हो नाही का नाही हो मनातच नसतेी मण तू हैदराबादले असतेतलं हा आता हम् मंग त्या दिवशी बल होऊन आलो मंग लय मोठ आणि एवढी हवा एवढी इजा हो नला कि काही नाही तिकडे आरती बुला आवाज देत जा आरतीच्या घरचे पाहुणे आरती या हहनात वापस डबल
ह
मी अन भाई एवढा म्हठ बाळत आपल्यासोबत ज जबाबदारीचं काम असतय सारीका हे
हो
म्हणून मग मी इथे बाहेर घेऊन चालली आली घरी मग ह मग म्हणे आई आम ं शक ब झाला जणग मोटरसायकल वर आलते ह आम्ही पैदल मग पैदल एवढं मोठं बाय घेऊन येणं कोणाली बी काही कमी जास्त झालं तर काय करतो आहे कि नाही बा नाहीत काय तर काय आता आणि इजा होता नालय मोठ्या पाऊसही चालू अन ईजाही चालू
हा ना
त मग आरामान हो बै मी आ ते मंगला हो हो हाय किणी बुवा मंग मि तेच ना मग ते काम तीन केलं बै चौती ग ना काम अजून एक एक तास मंग पाय काय काय तर काय मजुरी माग थोडी आहे आता एका घंट्याची चाळीस रुपये एका घंट्याची चाळीस रुपय मग आतलं काय ते चाळीस रुपया सा ऐ कि नाही चाळीस रुपया साठी कयला नाही पूर एक तर इजा लई एक होत ना त्या दिशी गाडी सरच्या वावरात होतो तो जमीन पासून इजा होत पण तरी माला माला मोबाईल मधला काही बंद नाही करताय माही पुरा मोबाईल बंद करून ठेवला मग तरी गाडीसरचा चालूच होता पण मंग ह मग म पहिले तर भेऊ लागते आपल्याला मोबाईल चालू असला की ते इज जा
नाही तर काय त
जा होत निर्हायत दोघी तिघी जणी एकामेकिला शा धरूनच ठोत बइ इज कडकडली कि
शी पाणी लि्यायला ना
हो ल याला बर ठेवतो बाई मग हा ठेवतो ठेव मग झालं काम ठेवा आता बस